येतोय ना आवाज?
हो हो येतोय आवाज.
हा ब
तर ऋतूबद्दल बोलायला गेलं तर, ते त्याचे तीन प्रकार असतात. हिवाळा, पावसाळा, आणि उन्हाळा. तर म्हणजे मला तरी जास्त करून हिवाळा आवडतो. अ कारण पावसाळ्यामध्ये मला सगळीकडे चिखल वगैरे, चीक चीक असते. बाहेर काही पडता येत नाही. वातावरण तस छान असत. पण कपडे वाळत नाही. कपड्यांचा वास येतो. अ कधी फरशी पुसली घरात तर, ती फरशी वाळत नाही. म्हणजे काहीही लवकर ते सुकायचेच प्रॉब्लेम होतात. अस होत. पण म्हणजे वातावरण. किंवा अजून काय म्हणू शकतो? निसर्ग तो एक खूप चांगला म्हणजे हिरवागार दिसतो. अ सगळी झाडाला पालवी फुटलेली असते. सगळीकडे हिरवळ असते. अजून बरेच असे हे असतात. फुलं यायला चालू होतात. पावसाळ्यामध्ये जास्त फुलं येतात झाडांना. आणि उन्हाळ्याबद्दल उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये सगळीकडे एकदम सुकून गेलेले. झाडाला झाडांचे पाने गळालेले. पिवळी पडलेले. आणि एकदम उदास दिवस असतो. दिवस खूप मोठ ठा असतो उन्यामध्ये. तर उन्हाळा मला एवढा जास्त काही आवडत नाही. गरमी पण खूप जास्त होते. आणि त्याच्यानंतर हिवाळा. हिवाळ्यामध्ये मला असं वाटतं. अ दोन्हीच म्हणजे मिडल असत. म मध्यंतर म्हणा म्हण ता येईल आपल्याला. तर थंडी वाचते. एक छान असते. हिरवळ असते सगळीकडे. थंडी असते गरमीचं वगैरे काही टेन्शन नसत. निवांत झोपू शकतो. म्हणून मला असं वाटतं मला हिवाळा जास्त आवडतो. हा बोल तू आता.
हा तर जस सांगितलं उन्हाळा, हिवाळा, पावसाळा
उन्हाळा हिवाळा पावसाळा. हम्म हम्म. मला आवाज माझा
तुला येतो आवाज
तुला येतो आवाज माझाच रिटर्नय मला, हा ते कधी कधी होत अ कधी कधी होत तस तू बोलत राहा काही प्रॉब्लेम नाय
हम्म तर जसं तू म्हटले किसाड वगरे मला पण तसच वाटत की
वाटत पावसा थोडस अस ह अ एकदम म्हणतो आपण मला पण खरंच ते म्हणजे आवडत नाही पोर बघयला लागली पावसाचं
बरोबर कि नाही तर पावसाशिवाय म्हणजे रा आता या वर्षीच बघ ना या वर्षी पाऊसच म्हणजे जून मध्ये पाऊस झाला नाही तर सगळी कशी करायला लागली की पाऊस नाही पाऊस नाही आणि शेतकऱ्यांचे जास्त हाल होतात पाऊस नसला तर.. कारण ते शेतकरी म्हणजेे पावसावरच अवलंबून असत तसंच उन्हाळा आपण म्हटला तर उन्हाळा नक्कीच, कुनालाच आवडत नाही कारण उन्हाळ्यात गरम वगैरे असतो आणि उन्हाळा आवडतो तो खरं म्हणजे, लहान मुलांना कारण त्यांना सुट्टी वगैरे असते शाळेला आणि एन्जॉय वगैरे करता येतो दुसरं म्हणजे आप पण पण रिलॅक्स असतो सुट्टी उन्हाळ्यात मुलांना सुट्टी वगैरें बाहेर कुठ बाहेर त्यांचं प्लॅन वैगरे करू शकतो किंवा कुठं आता आपण बायका तर आपल्याला माहेर वगैरे जाण्यासाठी अ आपल्याला चांगलं असत आणि हिवाळा म्हटलं तर नक्की हिवाळा पण सर्व संपन्न असा असतो जास्त त म्हणजे गारवा असतो पूर्णपणे
तर हे माझ्या शषरती ऋत जे आहे ते महत्वाचे आहे नाही ऋतू नक्कीच महत्त्वाचे आहेत त्या म्हणजे आता हिवाळा नाही झाला तर म्हणजे अ पाऊस नाही झाला तर हे झाडं कशी वाढणार किंवा शेतकरी कसा जगणार.... तर प्रत्येक ऋतू हा महत्त्वाचाच असतो जस पावसाळा झाला, उन्हाळा झाला, हिवाळा झाला.... प्रत्येक ऋतूच काही ना काही त्याच त्याचं महत्व आहेच आहे तर प्रत्येक म्हणजे गोष्ट मह महत्वाचीच असते त्या बाबतीत तरी अ ऋतूच्या बाबतीत तरी कारणं शेतकरी जगूच शकत नाही जर पाऊस नाही पडलं तर त्याचं सगळं अ पोट शेतीवरच असत तर तो त्याच्याकडे दुसरा पर्यायच नसतो म्हणजे शहरात लोक तरी त्यांच्याकडे काहीतरी व्यवसाय असतो काहीतरी आणि कुठल्याही व्यवसायाचा अ आपण पाया जर म्हटलो किंवा बेस जर म्हटलो, तर शेवटी शेतकऱ्यापासूनच सगळ्या गोष्टी... ष्टी ची सुरवात होते आस मला वाटत हो हो हो.. मला पणं वाटत की म्हणजे पावसाळा पण महत्वाचा असतो उन्हाळा महत्वाचा असतो आणि हिवाळा पण - त तु मला आधीख आवडतो कारण तेव्हाना प्रसन्न असल्यासारखं वाटत नाही का म्हणजे आ ह अस वातावरण बरोबर पण थंडीच पण एवढा त्रास होतो ना, कधी-कधी खूप जास्त थंडी अस. नंतर. म्हणजे कधी-कधी असते बघ, दिवाळीच्या नंतर थोडीशी जानेवारीमध्ये जा खूपच जास्त.. कडाक्याची थंडी पडते तर, तेव्हा खूप जास्त त्रास होतो म्हणजे. दिवस दिवस पूर्ण आपल्याला उन्हातच बसून राहावं वाटतं. हा मोठ्या लोकांची वेगळी गोष्ट आहे ते गर्मीमध्ये. ए. सी बसू शकतात, उन्हाळ्या म्हणजे थंडीमध्ये हिटर बसू शकतात.
नक्कीच नक्की.
सामान्य माणसांचेच हाल होतात.
आज कसं म्हणजे वाटत नव्हतं, हिवाळा जरी असला ना त. थंडी वगैरे असशी वा जाणवायची नाही, आता जर म्हणतातस जसं वय वाढतं आपलं. तसं म्हणजे त्रास व्हायला लागतो, आता आम्ही कॉलेजला जायचो सकाळी बघ पाहुणे सहा मला घरून निघायचो तेव्हा म्हणजे. विदाऊट स्वेटर वगैरे, असं आम्ही कॉलेजला जायचो मग थंडी अशी काही जाणवायचीच नाही. पण आता जर घरातून थोडं बाहेर जरी निघालं तरी आपण स्वेटर किंवा जाळ जर. म्हणतो ना ते घातल्याशिवाय.
घातल्याशिवाय पर्याय नसतो आपल्याला बरोबर. आणि पावसाळ्यामध्ये पण, म्हणजे भरपूर ठिकाणी कुठं बाढ येणे. किंवा अजून पूर येणे, अ भरपूर लोकांचे हाल होते. जीवन हानी होते अजून. अ पूर आल्यामुळे बहुतेक बहुतांश गावं. अ दुसऱ्या गावाकडे स्थलांतरित होतात, जसं की आमच्या गावामध्ये बघ गोदावरी नदी आहे. ह.
अच्छा.
तर त्याला दोन हजार सहा साली एवढा पूर आला होता की, आमचं पूर्ण गाव. म्हणजे आमचच नाही आमच्या शेजारची जवळपास अ. पन्नास-साठ गावं ते नदीच्या काठावर बसलेलं आहे ना. तर तिथून उठून दुसरीकडे स्थलांतरित झाले, आणि त्यावेेळेस इतकं पूर्ण गावाला. पाण्याने वेडा घातलेला होता, मंदिर जे हो. तो खूप उंच मंदिर आहे तरी पण, पूर्ण मंदिराचा कळस दिसत नव्हता पूर्ण पाण्याखाली गेलं होतं ते. आणि त्याच्यानंतर. तो जेव्हा पूर वसरला किंवा मग ते पूर गेला असं म्हणता येईल. तर त्या वळेला सगळ्यांच्या घरामध्ये घाण पाणी किंवा मग. चिखल एक, अजून साप निघायला लागले. असं म्हणजे, खूप नुकसान होतं पुरामुळे, पण पाऊस खूप जास्त झाला तरी नुकसान होत. आणि नाही झाला तरी नुकसान होत.
हो नक्कीच आहे ते, तू जस म्हटले तस कारण आताचच या.
त्यात चणारला.
आ आमच्या इथं एवढं पाणी ना, म्हणजे अक्षरशः रस्त्यावर जाय पण होय नव्हती, आणि माझ्या मुला तर चार-पाच दिवस सुट्याच होत्या. पावसामुळे कारण बाहेर जातच. येत न होत ना, तर असं पण नुकसान होतं आणि उन्हाळ्याच पण सांगायला गेलं तर. उन्हं उन्हाळ्यात पण कस असत. जास्त गरमीमुळे लोक जर बाहेर निघाले, तर त्यांना ऊन लागून वगैरे. म्हणजे अ दगावण्याची शक्यता पण असते, आता एक मागेच कुठतरी घटना घडली मी. पेपर ला असले तर एका माणसाला एकदम उन्हामुळे तो एवढा पड की भाजला गेला. कुठ तरी चक्कर येऊन पडला ना तो अक्षरशा त्याच शरीर म्हणजे दिवसभर कोणी बघितलं नाही तर म्हणजे असं जळाल्यासारखं काळं पडलं होतं म्हटले. तर इतकं वाईट वाटलं ना तेव्हा कि म्हटल एवढ उन्हाळा उऊन एवढं पण म्हणजे शरीराला सहन होईल होत नाही तोपर्यंत लोकांनी बाहेर नाही पळायला पाहिजे असं.
नाही म्हणजे पस्तीस छतीस सदोतीस इथपर्यंत तर ठीक ये पण बेचाळीस अंश सेल्सिअस आणि पंचेचाळीस अंश सेल्सिअस इथपर्यंत जर तापमान वाढत असेल तर नक्कीच म्हणजे अ मी पण तू जसं म्हटली की तसं मी पण बऱ्याच न्यूज ऐकल्या अशा अ एक लहान मुलगा म्हणजे उन्हामध्ये गेला आणि घरी आला. आणि तो तसा जागीच गेला का तर फक्त ऊन लाग आणि त्या वळेला हॉस्पिटल म्हणजे दवाखान्यामध्ये पण खूप गर्दी होती कि त्याला एक काहीतरी बघ असा वेगळा शब्द आहे ऊन लागणे म्हणल्याला.
हो.
हा तर ते झालं त्यांना आणि ते तो अजून एक माणूस आहे का तो पण मी त ती पण ऐकली म्हणजे न्यूज. कि त्याला ऊन लागून खूप म्हणजे उन्हाचा खूप त्रास झाला किंवा तो गेला असं हे पण ऐकलेलं आहे मी. तर उन्हाळा पण तसच म्हणजे मला तरी वाटतं उन्हा जास्त उन्हाळा चांगला नाही थोडा सहन करू शकतो. तो सहनशक्तीपर्यंत आपण सहन करू शकतो पण खूप जास्त उन्हाळा पण आपण सहन नाही करू शकत आता मीच बघ ना फ्लॅट मध्ये राहते. मागच दोन मागचं एक वर्ष कस तरी काढलं बळजबरी काढल खूप गरमी व्हायची. पण कस तरी काढलं कारण मी तिसऱ्या मजल्या वर ये आणि आमच्या वर कोणीच नाही राहत तर मग सगळ्यात जास्त आमच तापत ब फ्लॅट आणि मग आमच्याकडे पर्यायच नव्ह तर मग आम्ही नाविलाजाणं शेवटी एसी घेतली.
हो. त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि ह्या वर्षी खूपच म्हणजे उन्हाळा जास्तच होता सगळीकडेच.
हो.
हम्म तस पण हिवाळ्याच पण बघितलं तर म्हणजे आप ज्यांना घर वगैरे असतं ते लोक सेफ आता हे भिकाऱ्यांचं वगैरे बघ आपण बऱ्याच जाती ते थंडीमुळे ते असं अ रात्री थंडीत झोप
त्यात व वगैरे तर सकाळी ती मेलेल्या अवस्थेत सापडल्या असेल. बापरे ते तर बघ ना म्हणजे माझ्या फ्लॅटच्या समोर ना अशा खूप मोठी मोकळी जागा आहेत. तर तिथं जवळपास पन्नास साठ लोक ते तसले कोपी करून नाही का तंबू ठेवून लावून तस रा राहतात. आणि त्यांचे एवढे छोटे छोटे लेकर येतं आता मी माझंच झालं तर बघा आता मला एक मुलगा आहे तर मी दुसरा नको म्हणते खूप विचार करते की नको नको बाबा हे जो हा आहे ना यालाच आपण चांगलं दोन दोघांना लावण्यापेक्षा एकालाच जर अजून चांगल्या प्रकारचं आपण शिक्षण दिलं अजून काय काय त्याला गोष्टी दिल्या तर त्यालाच आपण चांगलं वाढवू असा विचार करतो पण त्यांना चार चार पाच पाच सहा सहा लेकर असतात आणि ते उघडे त्यांना कपडे वगैरे काहीच नसतात त्यांना ऊन लागतं. नाही पाऊस लागतं नाही आता एवढ्या पावसात बघ त्यांच्या त्या कोप्यामध्ये राहतात येवढे पन्नास साठ आधी तरी कमी होते. आता तर सगळीकडे तेच लोक दिसत आहेत आणि कसं बाई त्यांना आम्ही तेव्हा पण असं आश्चर्य करायचे की अ थंडीमध्ये पण तसंच उन्हामध्ये पण तसंच पावसामध्ये पण तसंच कसं जगत असतील ना म्हणजे आपण आपला विचार करतो की आपल्याला सहन नाही होत पण ते लोक कसं जगतात काय माहिती
आणि त्यांच कसं भागत काय माहिती कारण आमच्या इथं पण समोर आहे ना तिच भात जिवालाय भाजीपाला विकतो वगैरे तर त्याला पण म्हणजे चार मुली आणि नाही पाच मुली सॉरी पाच मुली आणि एक मुलगा आहे छोटाच मुलगा आहे तर पण म्हणजे मी कधी कधी विचार करते की आपल्याला म्हणजे एकच मुलं असं ना म्हणजे एवढी महागाई आहे आपण थोडा विचार करतो की नाही पण ते आणि त्यांना हिवाळा उन्हाळा पावसाळा कुठल्या ऋतू मध्ये अगदी बाहेर खेळत पण ते मोकळे जसं तू म्हटले की पायात चप्पल वगैरे घालत नाही किंवा स्वेटर वगैरे नसतं. तसं आणि आपल्या मुलांच बघायला गेलं तर आपली मुलं एवढी काळजी घेऊन सुद्धा ते येत वातावरण बदललं की लगेच थोडी आजारी पडतात.
बरोबर बरोबर ठीक आहे छान वाटलं तुझ्याशी बोलून धन्यवाद मला वाटतं छान बोलण झाला आपलं या विषयावर
हम्म हो धन्यवाद
हो धन्यवाद